हॅलो.
हाय, आवाज येतोय का?
हा, येतो की बोला.
एक मिनिटं ह.
चहा तेन झाला की, नाही.
हो, चहा तेन झाला तुमचा चहा झाला काय?
हो, चहा झाला चहा मुलग्याचा डब्बा घे -दिलाय, शाळेत गेलाय मुलगा पण.
होय, ह शाळा लवकर असते का काय?
होय, शाळा नऊ वाजता असते लहान गटात आहे ना अजुन. नऊ ते साडेबारा.
होय, सकाळ त्याचा संग आवरायलाच वेळ जाईत असलं.
हा डबा डबल आणि मोठ्या मुलांच कसं, त्यांच तेनी करतात लहान मुलं असली कि कि मग, त्यांच सगळ आवराय लागतयं.
लागतयं होय होय, सगळं त्यांच सकाळी आवरत बसाय लागतयं.
तुमच आवरल कनय?
अ माझं आवरलं म्हणजे मुलं आहेत, मोठी सोडा आवरायला. त्या असं काही नाही त्यांच पण अ सकाळ हा डबा सकाळचा डबा नाश्ता वगैरे, त्यांना खायला वगैरे करायला लागतयं.
हा होय, आणि काय, काय करायच रोज. रोज नाश्ता डबा करायच म्हटलं की, नविन नविन रेसिपी मग काय तर काय तर नविन नविन. कराय लागतय तेच तेच करून पण चालत नाही, मुलं कंटाळतात.
कंटाळा तर खरं आहे पण, आता हे कसं म्हणजे मुलं मोठ ताण, मोठ्ठी म्हणजे एकटा दहावीला आहे, आणि एकटा सहावीला आहे.
हा हा.
मग, त्यांना काय असं वेगवेगळ्या रेसिपी असं काय नाहीये पण कसं माहितीय त्यांना की, सकाळ आठला ते जातात ना त्यामुळे सकाळच मला पण डबा डबा लागतो म नाष्टा काही जो असेल तो तसं काही नसतं.
हा वीकेंडला विकेंडल ला आम्ही पण रेयरली मी नाश्ता रेअरलीच करता वकेंड ला मग काहीत नवीन काहीत करायचे डोसे इडली किंवा थालीपीठ पराठे असं काही तर मग करायच हां
हा ते
आणि आता मोबाईल मूळ मोबाईल मूळ यू हे झालं आपल्याला. इझी झालयं, नवीन रेसिपी काय तर करायच म्हटलं की मोबाईल वर इझी सगळ अव्हेलेबल आहे, आपल्याला पण सोपं पडत करायला.
नाही बरोबर आहे सोडा
मग तुम्ही नवीन रेसिपी कुठली ट्रय केलाय
म्हणटला असत आता मी आच्या दिवसामध्येच ना मी मला म्हणजे मुलांना ना असं पौष्टिक म्ह मी नाचणीचे लाडू बनवून ठेवले होते आणि म्हणजे तस आपण ना नाहीत खायला केली की
हो हो
जाण मग असंच माझ्या म्हणजे ए फ्रेंड सांगितले की बाबा त्यांना अस कर
करून बघितला काय मग हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हा बोला कि आवाज इत आहे का
हॅलो
मला रेंज नाही आहे का
नाही आहे खरं हा येतोय कावा बघा आता
हा
अ
खिडकीजवळ उभारलं की वाऱ्याचा आवाजी असत येत आणि खिडकीपासून साईड ला गेलं की आवाज कटवायला लागलाय
अससं वाण ना हा तेच मी म्हटलं असं मैत्रिणी न मध मला बोललेली की असं त्यांना दे म्हणून बनून मग झाले होते छान म्हणजे काय करायचं नाच नाचते ना तुम्हाला माहित असतील की नाचणे हा त्या हा स्वच्छतेला निवडून वगैरे देण आता कसं अ पावसाळा चालला असतोय त्याच्यामुळे काय धुता येत ननत
हा धुवायला नाही
पण तसं अं शक्य झालं तर चांगलंच आहे सोडा धुयाच धुवून असं वाळवून स्वच्छ त्याला अ हे करून नयचं बारीक करून आणायचं हा दून आणायच ते अस दून आणून घ मेमें त्याच्यात दोन वाटे घेतलं ना कि त्याच्यासाठीं त्याला जेवढं अस भिजलं असेल ना एवढं तूप घालायचं त्याच्यात
आणि भाजून घ्यायचं ते नाचणीचं पीठ ते पूर्ण भाजायचं त्याच्यामध्ये आणखीन आपण अ त्याच तुपामध्ये परत अ कडई त्या तुपामध्ये, डिंक असतो माहि ना तुम्हाला हा डंकत खायचा डिंक, तो डिंक पण की नाय तळून घ्यायचा. परत काही ड्रायफ्रूट्स पण तळून घ्यायचे.
हा
आणि अ गुळ घालायचा. म्हणजे गुळ कसा मुलांच्यासाठी पोष्ट पणा चांगला पण, साखरेपेक्षा गुळ चांगला तो आणि गुळ असा पूर्ण, अ असा जरा थोडंस बारीक चिरून वगैरे असं ते घ्यायचा आणि अ, हा चालतं चिरून घ्या, खिसून घ्या हा, लई पण ना म्हणजे कसं होतं मला त्याच्या पाणी आपण ऍड करायचं नाही. जर
हा त्या, त्या गुळाच्या ह्याच्यापासूनच सगळं हे करायचं ना?
आणि हा, गुळ असतोय ना तो गुळ त्यात, तुपात टाकायचा आणि थोडासा विरगळायचा म चिरायचा का कि ते, न चिरला आणि जर समजा मोठा मोठा राहिला, तर तो बारीक म्हणजे जो चिरलेला पातळ जे झालेला असतो, ते ना मुळात मग तो काय करपला गेला गत होतो. आणि त्याच्यात बारीक असा करपट वास येतो. हा, त्यामुळं हा मग ते, सगळाच गुळ एकसारखा करायचा. म्हणजे एकसारखा चिरूनच घ्यायचा. मग आणि त्या तुपामध्ये घालून फक्त त्याला असं वाफ देऊन, म्हणजे जेणेकरून तो पातळ व्हावा गुळ.
हा हा, वाफवायचं काय थोडा वेळ.
हा जरासं फक्त, वाफवायचं नाही, फक्त जरासं तेलामध्ये वितळून घ्यायचा थोडासा तो गुळ. हम म्हणजे जास्त वेळ ठेवायचा नाही, नाही तर मग करपट वास येतो त्याचा.
हा हा
त्याच्यामध्ये मग आपण ते नाचणीचं पीठ म्हणा परत अ डिंक असतो तो तळलेला. थोडासा मिक्सर ला अर्धा अर्धा लावायचा, असा म्हणजे थोडासा बारीक करायचा पूर्ण असा नाही. आणि मग ते ड्रायफ्रूट्स वगैरे आपण सुंट, वेलची वगैरे वरून सगळी घालून एकत्र ना त्याचे लाडू बनवायचे.
हा, डिंक डिंक जर अव्हेलेबल नस् डिंक नाही घातलं तर चालत नाही, फक्त जास्त तूप वापरून? हा
केलं तर चालतं एवढा का विषय नाही, तो म्हणजे पण ते कसं जरा असं खाताना वगैरे असं दाडाखाली ते अशी, चव वेगळी अशी वाटते ना ते.
हा हा.
नसले तर ते स्किप केलं तर चालतं, पण कसं हे नाचणीचे हे पदार्थ वगैरे हे मुलं कशी आपण, तसं ऐन वेळी काही करतच नाही त्याचं. कधी तरी उन्हाळ्यामध्ये, च कूनच आंबील वगैरे, आणि त्याची भाकरीचा कलर कसा लाल दिसतो.
होय
त्यामुळं ती भाकरी खायला पण बघत त्यांना असं फ्रेश, ते पोरांना आपण अशी सवय लावलेली ना आहे
होय होय, आणि भाकरीची जास्त सवय नसते मुलांना चपाती पण चपातीच
हा मग त्याच्यामुळे ना हे असे काहीतरी पदार्थ दिले ना, मुलांना आवडीनं खातात, निवांत खातात ते, असं म्हणजे तेवढाच लाडू एखादा इकडे तिकडे फिरत ताना, दिला खाल्ला. एक तेवढं त्यांना ते त्याच होय, नाचणी सत्व तेवढं मिळालं जातं त्यासनी.
मी पण काल नवीन रेसिपी ट्राय केली होती शाप माझं सोमवार असतं ना नेहमीच सोमवार जरच्यामुळे मग माझी पण माहि मी एक सांगितली होती असंच रील बघता बघता ती पण मोबाईलवरच तिला पण ते रेसिपी भेटली होती मग शबूची तर नेहमी आम्ही वडेच करतो, खिचडी किंवा वडे मग काल जरा म्हणलं तर भिज भिजत घातली नव्हती शाबू, शाबु मुळं पित होते ना त्याच्यामुळ मी जास्त शाबू खात नाही, मग काय अ वेपर्स नाही तर काहीतर खात्या, मग अ काल म्हणलं भिजत घातली नव्हती शाबू म्हण कच्ची शाबूची काय अ ती मिक्सर ला बारीक करून घ्यायचं कच्ची शाबू. आणि एक दोन बटाटे उकड घ्या उकडायला ठेवायचे. बटाटे उकडली. कि अ मिरची, अ जिरे, आणि अ थोडेसे हे मीठ त्यात घालायचं आणि ते बारीक करून घ्यायचं. आणि मिक्सरला घेतलं तर चालतय ेचलं तरी पण चालत पेस्ट करून घ्यायची. पेस्ट करून घ्यायची मिरची जिरे आणि ते मीठ जरा घालून आणि थोडीशी सा टाकायची आणि ते बटाटे आणि ते पीठ सगळं असे एकजीव करून घेत हो ते पेस्ट घालून ते एकजीव करायच आणि थोडा वेळ ठेवायचं पाण्याचा अजिबात युज करायच नाही त्यात ते बटाटे उकडलेले असतात की नी त्यातच ते पीठात ते साबूचे ते ह्याच्या मिक्स करून स्मास करूनयच सगळ बटरटू पण मोठे मोठे राहिले नाही पाहिजे सगळं असं पूर्ण पेस्ट ते पूर्ण मळून सगळं आपण भाकरीच किंवा चपातीच कणिक मळतो. ते पूर्ण मिळायचं हा. मळायचं नाही थापलं तरी पण चालते छोटे छोटे वड्यासारखे किंवा कटलेट असते ना, कटलेट सारखं करून घ्यायचं आणि मग ते तेलात तळून घ्यायचं. छानच लागते ते खरपूस असं तळायचं.
काहीतरी काहीतरी वेगळी रेसिपी होत्या सोडाखरा.
हा नाही खरं छानच लागत आणि आपण कसं त्याच्यात प्रोसेस आहे लई. आपण कसे खिचडी करते वेळी शाबू चिवडे करते वेळी कसं करतो आदल्या दिवशी शाबू भिजत घालायची रात्री मग परत सकाळी मग करायच असं नाही हे कस इन्स्टंट लगेच ते पीठ फक्त मिक्सरला करायच. साबूच मो मोठच होते ते पूर्ण बारीक होत नाही पीठ मग मोठ मोठ हा मोठ मोठं होते त्यातच ते सगळं मिरचीची पेस्ट घालायची बटाटो ते सगं घालायचं. आणि सगळ्या अव्हेलेबलच असते घरात असं काही नाही बाजारात ना आणयच वगैरे मग त्याच्यामुळे ते लगेचच होते.
कधी कधी जर अस कधी नाही तेच कि कधी कधी असं होतं ना की बाबा दुसऱ्या दिवशी उपोवास या आदल्या दिवशी
काय हा लक्षात नसते असं होतच बरेच आणि एक पित्ताचा त्रास असल्यामुळे पण तरी बरेच लोक खात नाहीत नाही आणि ह्याच्यामुळे पित्ताच त्रास होत नाही दहीसोबत खाली तर बेस्टच चांगलेच लागते हे
अे काय तर नवीन नवीन हा म्हणजे असं ट्राय करून बघायला पाहिजे काय तर वेगळा अस हा हॅलो ला काय झालं हा तेच कि म असं वेगवेगळं अस तरी आणि उपवासं दिवशी कसं होतं ते असं छान वाटत काय वेगवेगळं खायच
हा आणि बाहेर आणि बाहेर पण आपण जाणार असलो ट्रॅव्हलिंगला तर असल नेलं तर चालते बाहेरच खाण्यापेक्षा हे आपण घरगुती करून नेलं तर कध कधी पण चांगलं उभसाला पण चालते इतर वेळेस खायला पण चालते दहीसोबत नाश्ता म्हणून
छान असते होय
आणि साबू खायला वेग सगळे नाहीत म्हणतात नाही हे असं वडचे नसले की खातात
शा आबूचं कसं होत जरा म्हणजे अ ती कसं म्हणजे पोट असं गच्च झालं हा असं म्हणजे लईच अस
हा हा ऍसिडिटी होत्या सिडिटी होत्या हो आ मी तेच करतो ऍसिडिटी होते ना त्याच्यामु कि नाही अशी वडेच करतो मग जेव्हापासून माहित झाले त् मला रेसिपी तेव्हापासून आम्ही हे असेच कटलेट सारखे वडील ते वडे पण शकता म्हणजे क पूर्ण भरीव करायचे असं पोकळ ठेवलं की नाही ते तेला तर सोडलं की असं उडतंय बाहेर असं होते मी एकदा पहिल्यांद ट्राय केलं होत ते उडल होतं तेला बाहे फोकस झा होत ते आपण रोल
शा वडे पण तसच आहेत व्यवस्थित अ म्हणजे ते म्हण साबोड व्यवस्थित ते का नाही अस एकदम व्यवस्थित दाबून वगैरे व्यवस्थित
हा हा तस ते ते कस बटाटू आणि ते शाबूच क नाही पीठ असते नाही हे ते पोकळी भात निर्माण होत्या आतमध्ये आपण पूर्ण दाबत नाही ना अ हलके फुलके रोल करतो तस नाही ते आ जर थोडीशी जरी जागा असली तर त्यात ते ते आत एर जात्या परत तेल पण जाते आणि मग ते असं खट आठ ला आठ फुटायला चालवते
माझ एकदा वड मी सुरुवातीला केलंवर माझं झालं होतं सेम तस माझ कडाईच असं पूर्ण अस फुटून तेल मला जरा का मी अंगावरती उडून आल्यास
हा मग माझं पहिल्यांत माझं पण तसंच झालतं नंतर मग ट्राय केलं परत नंतर आणि बारीक गॅस एकदम ठेवा लागतो अस मोठं केलं की नाही गॅस परत
हा त्याच्यामध्ये ह्या ह्या ज्याश्या म्हणजे आता आपण म्हणतो मोबाईल व एखादी रेसिपी वगैरे दाखवतात म्हणतात सोड की हा ह बघून करा पण त्याच्यामध्ये ना ह्या बारीक बारीक ह्या टिप्स असत्या का ह्या तुम्हाला दाखवल्या जात नाहीत मग ह मी काय म्हणतो की हा काय होतय त्याला करायचं आणि करायच